हॅलो. हा नमस्कार. हो. नमस्कार. आपण बोलूया, ट्रिपच्या मुद्द्यावर विषयावर.
कोणत्या
ट्रिप ट्रिप जस ट्रिप म्हणता आपण फिरायला हां ट्रिप
हो हो हो हो चालेल
हां हां जसं जसं की सर तुम्हाला जर णजे तुमचं स्वप्न काय तुम्हाला कुठे जावं असं वाटतं बुवा असं जर तुम्हा चानस भेटला क तुम्ही फिरायला कुठे जाऊ इच्छितो
हो मला जर चान्स भेटला खर मी तस सगळे जास्त करून धार्मिक स्थळांवरतीच फिरायला जाण्याच आवडतं मला म्हणजे उदाहरणार्थ वृंदावन गणपती पूळे हम्म अशा ठिकाणी आवडत बस
तस मग आता सध्या तर आता आहे पालखी वगैरे चालू आहे आळंदीची वा नि
ह
बसमई इथे जर चान्स भेटला की तुम्ही गेले का त्याच्या अगोदर कधी तिथे
हो गेलेलो आहे ना हळंदी म्हणज हो वारीतच व दोन ते तीन वेळेस वारी केलेली आहे मी पंढरपूरची
हो
हम मुली जातोच बणमचं दर दरवर्षीच कोणी ना कोणीतरी घरातून जातच असतं
ह ह आता सध्या तर तिथे इंद्रायणी नदीवर थोडा पूर आलेला होता म आता त्यांनी‌ नियंत्रणामध्ये आली पाणी वगैरे आता सध्या आणि वापस आता जी पालखी सोळाा हा नेहमीप्रमाणे सुरू झालेला आहे
हो
तसं माहिती पडलं असेल तुम्हाला
हो बघितलंय ना बा आता बातमी्याला बघितली आणि दिंडी चालकाचे पण फुल आलते ना
हो त्यानंतर तुम्ही आता तुम्ही कुठले
आम्ही नाशिक
नाशिक जिल्ह्याचे तुम्ही कधी जळगाव जिल्ह्यामध्ये आले आहे का बा जळगव जिल्ह्याचे कधी देवस्थान फीरलेले आहे का तुम्ही
जळगावचे जळगावचे लखन
तसं आमच्या इथे एक मनुदेवी म्हणूनून देवस्थान
हम
ते मनुदेवी हा प्रख्यात देवस्थान आहे त्याचं वैशिष्ट्य असं एक की त्या देवस्थानाला जा जाताना एक नदी सात वेळेस लागते
ह हं
म्हणजे ती नदी एकच नदी ती फिरून फिरून रस्त्यामध्ये सात वेळेशी येते
हो हो
मग ते एक जर तुम्हाला जर म्हणजे तुमचा चक्कर झाला तर तुम्ही एक वेळेस येथे बघू शकता ते हा भेट देऊ शकता नदीचं नाव काही काही कामेयानि का काहीतरी असं नदीचं नाव आहे तिथे.
हा, हा.
हा ती एक नदी सात वेळेस लागते रस्त्यामध्ये. पाणी कमी असतं की तिथून गाडी वगैरे पावील असं.
हा, हा.
त्यानंतर एक पाठ ना देव म्हणूनहे. आता हे चाळीस गाव पाशी हा ते एकदम छान आहे. म्हणजे तेथ कस लेण्या वगैरा
हो, हो! लेण्याआणि ते बघितले म्हणजे बघण्यासारख भरपूर आहे असं. ते ते पाटना देवीला आलेल मी.
हा त्यानंतर एक अजिंठा लेण्या कधी बघितल्या तुम्ही?
हो बघितलं ना अजिंठा लेण्याला भरपूर वेळेस गेलो आहे. मित्र आहे बरोबर पण ट्रीप गेलेली हे वेरूळ
हा वेरूळ अजिंठा ते जळगावच खूप प्रख्यात ठिकाण आहे म्हणजे तेथून. रेकू विदेशातून लोक येत असतात तिथे.
होे बघितलंय भरपूर वेळ अस बघितलाय तिथे. अनुष्ठानेलाजगे होतो ना?
हा.
शांतीगिरी महाराजांच ते अस त ते बघित. ते तर संभाजीनगर मध्ये येतं ना?
काय यच
जळगाव मध्ये येईल ते संभाजीनगरमध्ये.
संभाजीनगर मध्ये येतो वाटतं.
अ संभाजीनगर सर तिथून शंभर किलोमीटर आहे. आणि जळगाव म्हटलं जळगाव पन्नास किलोमीटर आहे. जळगाव वर्ण अजिंठा आल.
हा ह ह मला वाटलं मी आतापर्यंत म्हणजे अजिंठा आणि म्हणजे संभाजीनगर मध्ये समजत होतो मी.
हा नाही तेवढा फरक य तो तिथे शंभर किलोमीटरचा फरक आहे.
हम, हम, हम!
आणि जळगाववरून काय ते पन्नास किलोमीटर येतं फक्त.
हम्म, हम्, हम्म.
म्हणजे काही एक ते दीड तासाचा रस्ता आहे. आणि शक्यतो आमच झालं फिरायचं. असं म्हटलं की आम्ही टू व्हीलर वगैरा अस ग्रुप करून जात असतो.
आणि मेन म्हटलं की जसं पावसाळ्यामध्ये तर अजून म्हणजे ते ठिकाणाचे डायरेक्ट रूपरेषेचे
हो बघितलेलं आहे म्हणजे पावसाळ्यात म साधारणता गुरुपौर्णिमेला किंवा श्रावणामध्ये येत असतोना भद्रा मारुतीला जात असतो. मोटर सायकलीवर टू व्हीलर वर. ह बहुतेक फिरलेलो आहे एकदम निसर्गरम्य वात वरन अ कडतरी तथुळशी
हा तेच त्यानंतर कसं तिथे पावसाळ्यामध्ये कसं डोंगरावरढून थोडं पाणी म्हणजे थोडं छोटे छोटे धबधबे चालू होऊन जाता. हां लेन्या वगैरे आहे, तिथे पूर्ण हिरवाळून जाते.
हो.
नाही जे पाहणाऱ्या लोकांची संख्या असते ती वाढून जाते.
हो हो, थोडफार
म तसं त्यानंतर ते कसं म्हणजे ते भरपूर डायरेक्ट अ चारशे पाचशे वर्षाच्या ही अगोदरच्या लेण्या अशं असतील त्या.
हो तिथं, म्हणजे वाचलेलंच आहे मी तिथे बी.
त्यानंतर अ इथे म्हटलं हा एक अ उनबदेव म्हणून आहे, जळगाव मध्ये. जळगाव जिल्ह्यामध्ये, की तिथे अ गायच्या मुखा तून गरम पाणी निघतं.
त देवस्थान म्हटलं तुम्ही?
उनबदेव.
म उनबदे
म्हणजे अगोदर आता, हा आता तर ना बंद झाला वाटत ते, पण बाकी काही टाइम अगोदर तिथून त्याच्या मुखामधून आहे ना, गरम पाणी
हम्म, हो का?
गरम पाणी यायचं बा डायरेक्ट असं हा, असं प्रख्यात देवस्थान होतं ते.
हम्म हम्म, त्याबद्दल अजून काही थोडीफार माहिती असेल तर सांगा ना सर. म्हणजे, मी प पहिल्यांदाच ऐकतोय ना.
हां गणपती मंदिर आहे, त्यानंतर महादेवाची मूर्ती म्हणजे महादेवाची पिंडही आहे.
ह्म्म हम्म
आणि तो एक जो कुंड आहे, तो डायरेक अ भरपूर भरपूर जुना कुंड आहेत. मग ते गरम पाण्याचं कुंड म्हण, हा.
हम हम
मग तिथून गरम पाणी निघायचं.
त्या गरम पाण्याच्या त्या कुंडामध्येच, असं काही भुयार घर आहे. तिथे खाली एक गणपतीची मूर्ती आणि महादेवाची मूर्ती आहे, त्या कुंडाला खेटूनच, हा म्हणजे डायरेक्ट जमिनीमध्ये आहे ते. ते एक बघण्यासारखं ठिकाणी आहे. आणि तिथे कसं, त्यानंतर मंदिराच्या बाहेर हा हा छोटासा बगीचा वगैरे आहे. पार्क किंगची व्यवस्था आहे, म्हणजे फॅमिली जेवणं वगैरा सर्व करू शकते तिथे. लहान मुलांना खेळण्या खेळण्यासाठी जागा आहे.
म्हणजे डेवलप चांगल्यापैकी झालेलं आहे बवा.
हा. म त्यानंतर म्हटलं इथे ते एक पद्मालय म्हणून आहे, त्याचं नाव ऐकलं असेल तुम्ही?
कसलं?
पद्मालय म्हणून आहे.
हा हा
हा ते एक छान ठिकाण आहे. ते एक छान ठिकाण आहे जळगाव मध्ये.
हम्म हम्म
तर आता एक नाशिकमध्ये तुमचं एक ब्रह्मगिरी म्हटलं, त्र्यंबकेश्
त्र्यंबकेश्वर
हा.
त्र्यंबकेश्वर झालं आता आमचं म्हणजे आमच्याकडे पण भरपूर ठिकाण आहेत जसे जे का तिथे, या पावसाळ्यात म्हणजे
हा. पूर्ण महाराष्ट्रात नाशिक म्हटलं की माझ्या हिशोबाने तरी डायरेक्ट नंबर एक वर आहे.
हा त्र्यंबकेश्वर आहे सप्ततृंगी गडपण एक सुंदरच ठिकाण आहे.
हा त्यानंतर म्हटलं हा हो गडावर गेलोल आहे दोन तीन वेळेस.
हो ना, पण चांगलंय आणि आता त्र्यंबेकीिशोवरला म्हटलं तर धबधबे त पुर असतात तिथे काही विषयच नाही.
आणि शेवटी काय म्हणतो आपण त्याला, हम्.
पंचावटी एक छानये.
हो.
पंचवटी एक मनोरम्य ठिकाणे हा, राम कुंड वगैर. ते बघितलेलं आहे.
हा.
त्यानंतर ते एक सोमेश्वर म्हणून आहे तेही छान आहे तिथे.
हाव. नाशिकमध्ये तर अस सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर मध्येे जर तिथे गेले का ब्रह्म वगैरे वरती जे ते अहं जे, महादेवनी जटा, जटां आपटलेले.
हा, हा बरोबर, ते बघण्याच बाकी आहे बाकी त्र्यंबकेश्वर झालं ते बाकी, वातावरण बरोबर नसल्यामुळे त्यांनी वरती बंद करून ठेवलेलं.
हो हो.
आता जर पुढचा चान्स भेटला तर एक वेळेस ब्रह्म वगेरे फिरायचे.
म तुम्ही तर श्रावण महिन्यात येतच असाल.
अ शक्यतो, आता काय दोन वर्ष अगोदर चक्कर झाला होता.
हम्म हम्म.
म आता या वर्षी बघायचय तरी कुठे ब्रह्मगिरीला जायचंय. मी तसं फॅमिली ट्रिपच काढणार आहे आता.
हो हो, जाना.
हा बरं सर आपले आता दहा मिनटं झालेले आहे.
हो का छान वाटलं तुमच्याशी बोलून. हॅलो कधी कॉल करायचा असल तर मला मेसेज टाका, हो.
ओके ओके चालेल तुम्हालाही करायचं असलं, संध्याकाळच्या वेळेस तुम्ही करू शकता.
चालेल हो मला संध्याकाळी टाइम असतो, माझं टास्क झालेला आहे पुरा तुम्हालास करायचे असले तुमचे तर करू शकता मला. मसे
ओके ओके चालेल, हो चालेल ठीक आहे सर.
होत.